हॅलो
हां बोल की
कशी आहेस
आहे मी बरी तू
हो मी पण आणि काय चाललंय घरातली
सगळीजण आहेत ठीक
हो मी पण इथ बरी आहे
मग तुझ इलेक्शन होत ना कॉलेज सॉरी स्कूलमध्ये होत अ अ हा हॅलो तुझ आवाज ऐकू येईल ना मला